हां.
आ.
निवांत बघ तू कसा आहेस.
मी पण निवांत हाय बघ काय चालंय.
काय निवांत बसलोय बघ इथं.
झाली काय नाय रानातली काम.
झाली बघा आता च आता जायाच चार वाजता रानांत.
काय काय चाललंय रानात तुमच्या.
काय अता आहे टोमॅटो हायती.
अरर ये टोमॅटो कशी लावायची. असते मला माहिती नाही सांग की कशी लावायची.
टोमॅटो काय आता बायका बिका असत्यात रे लावायला.
आ रे मग रोप कशी तयार होतेती. परत ती कशी काळजी घ्यायची.
रोपवाटीका तन अनायचं रोप.
किती रुपायाला असते एक रोप.
दोन रुपये ला एक रोपं असतंय.
व्हय काय मग तुम्ही किती रोप घेता.
आपल्याला रोपं.
हॅलो किती रुपयला रोप भेटत्याती. हॅलो हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो.
बोला.
आहो किती रुपयेला एक रोप भेटते.
आओ दोन रुपयाला एक रोप असत्या. दोन रुपयाला एक रोप असत्या आपल्याला. तीन साडेतीन चार हजार रोप लागतात.
किती एकर तुम्हाला रान आहे टोटल.
टोटल आपल्याला हाय की चार एकर रान आहे टोटल आपल्याला.
काय लावलंय चार एकरात.
काय ऊस आहे. टमाटो हायती भुई मूग लावले सोयाबीन लावले.
तुम्ही ऊस लावता का. माणस लावाय असत्यात तुमच्यात ऊस लावाय.
माणस असत्याती.
होय का आणि किती वर्षाला तुमचा किती टन ऊस जातो तरी.
ह आता काय आपण असं हि नाही काढलेलं. जात असल शंभर एक
चांगलं आहे की आओ म्हणजे तुम्ही मला वाट ते तुमचा शरद पवार नंतर तुमचाच नंबर येत अस ऊस उत्पादनात. तेच तर म्हणजे, म्हणजे तुमच वाटतं काहीतरी तीन टनान ऊस पडतो ना.
हो तीन टनांन पडतो.
तेच ए आय वरती शेती करता का तुम्ही.
ऐआय वर ऐआय ऐआय बरोबर.
तेच तेच त्यांच्यामुळं मग आहो ते तुमचे वडील मला दिसलेले ते प्रदर्शनात ते. अ बारामतीच्या. तिथं ऊस तुमचा काहीतर पन्नास पंचावन्न काड्यावर होता मला कळय.
होय होय होय बरोबर आहे बरोबर आहे.
टोमॅटो किती कॅरेट निघतेती तुमची तरी.
प्रत्येक तोड्याला निघते की पन्नास प्लस कॅरेट निघत्यात.
चांगलाय न दर कसा होता.
आता दर होता बघा. आठशे नऊशे हजार.
मग चांगलं पैसे झाले असतील. चांगला दर होत या वेळी.
दर होता दर होता ह्या वेळी चांगला दर होता. पैशे पण झाले चांगले काय विषय नाही.
टोमॅटो च कसाय लॉटरी गत आहे. ओ लागला तर लागतो नाय तर नाही.
नाय तर नाय तसंच असतं.
तुम्ही काहीतरी काकडी पण केलेली ना रानात.
काकडी पण होती. टमाटर पण होतं.
किती दिवस चालते. काकडी रानात म्हणजे एक काकडी समजा आपण लावली.
काकडी चालते बघा. एक महिना आणि टोमॅटो चालतं दीड महिना.
होय. मग दीड महिन्यात किती तरी निघत्यात काकड्या.
काकड्या तरी निघत्याता की पास सताट टण निघत्यात सात‌टन.
मग चांगल आहेे की, तुम्ही किती एकरात लावलेली काकडी.
आपली होती तीस गुंट्यात.
अरे अरे अरे जोरात काम आहे. म्हणजे तुमचं बरं का म्हणजे,
पाणी बिणी कसं आहे. तुमचं म्हणजे स्वतःचा का वीर गेशंचा आहे. बोर आहे का विहिरी.
बोर आय बोर आय.
हा हा हां तुम्ही कधी जाता रानांत.
हा मी जातो की कधी तर पाऊस पडल्या गत.
होय कसला वाळवाचा.
वाळवाचा पडलाय.
हा हा तुमची मसर किती हायती.
मसर हायती की तीन-चार हायत. हो एक वासरू हाय. तुम्ही तुम्ही सांगितलं म्हणून घेतलेलं वासरू हाय हे एक चिक्या.
आ हा तिचं का. मग लै पळत्या आहो ती तुम्हाला चांगलं पैसे होतीली म्हणून सांगितलेलं ती घ्या.
आपण नाही सांभाळत ते असते. भैय्याच्या मित्रांकड हाय.
होय कोण सांभाळतं मग त्याला ति
तेच तोच सांभाळतोय. तो अभ्या अभ्या म्हणून पोरगा आहे तेच तोच सांभाळतो.
खर्च किती येतो. एका वसराला महिन्याला म्हणजे सांभाळायला.
काय खांद्याच त्याला द्यायला लागते. वैरण थोडीफार द्यायला लाग
काय खांद्य देता तुम्ही त्याला. तुमच्या इथं उत्तं बघा ऐका ऐका म्हणजे तुमचं. तुमच्याकड पहिलं एक होतं बघा वासरू. ते मला माहिती आहे. आणि मग त्याला काय तुम्ही खांद्य द्यायचा ती सांगा की, म्हणजे त्यांची तब्येत चांगली राहायला. परत त्यांचा व्या व्यायाम कुठला घ्याय चा कशा प्रकारचे व्यायाम घ्यायचे. किंवा वेळच्या वेळी, कुठले उपचार करायचे ते जरा सांगा की.
खांद्य काय हि ओ. आपलं अ मिक्सच खाद्य येतं. सगळं डाळीबिळी मिक्स असत्या.
हां.
आणि व्यायाम काय रोज चालवाय न्यायचं परत पवनी टाकायची.
हा.
परतन अ संध्याकाळच जरा फिरवून आणायचं. थोड्या पेश करायचे हम्म असं करायच.
आणि त्याला पळवता का तुम्ही का काय करता? का शेतातल्या कामासाठी वापरता होय का.
पळालो
चांगला आहे चांगला आहे नंबर बिंबर काय कुठं केला का नाही मग त्यांनी?
नाही आता पावसामूळं काय बाहेरच काढल्या नाय हो.
का ओ
घासरून पडशील म्हणून काय तर नगो म्हणून. आता नुसतं व्यायाम घ्याचा त्याचा पावसाळा भर.
होय व्यायाम कसा घ्याचा पावसाळ्यात?
पावसाळ्यात काय ते छकड्याला जुपायचं आन चालवाय ते मातीत बीतीत चालवायच जरा. चिक्कुल जिथं असतो ना चिक्कुल पाय रुतले काय नाही जरा ताकद वाढते हातात.
अंगात ताकत येते का म या तुम्ही चिखलात म्हणजे मोठ्या पाय रुतणाऱ्या त्यात्यामुळे त्याचा कसं निघणार असता होय आम्ही येता काय आणि अ पावसाळ्यात काळजी काय घ्यायची हो ती मधी कुठलातरी एक रोग आलेला बघा लंपी लंपी म्हणून हा मग पावसाळ्यात पावसाळ्यात काय काळजी घ्यायची म्हणजे पहिला?
मच्छर चावून द्यायचं नाही.
आणि
मच्छरांपासनच होतो ना लंपी शक्यतो.
त्याज्यासाठी काय काळजी घेता तुम?
फॅन लावलाय त्याला काय ते काय दुर बिर करायता संध्याकाळचे.
. काय म्हणता कायतर धूर म मच्छर पळून जाते त्यासाठी. आणि आणि कायबरं हा. हम्म कुठली का बघा औषध कुठली तर हळदी ची लिंबाच्या पाण्याची असं
लिंबाच्या पाल्यात गरम पाण्यातनं आंघोळ घाला की त्याला.
हम्म तसला ऐकलेलं. मग आता तुमच्या गावची यात्रा येत्या काय नियोजन आहे तुमचं म?
नियोजन बघा झालं नियोजन व्यवस्थित.
काय आहे येणार हाय की? पण सुट्टया नाही तर म्हणून नाही आता बघूया.
सुट्टी काय एक दिवस टाकायचीन यात.
आत्ता बघूया की उज कामातनं वेळ नाय मिळत.
होय लय काम हाय तुम्हाला.
होय. तुम्ही तुम्ही कामाला जाता की नाय तुम्ही कुठं तरी मला ऐकाय भेटलेल तुम्ही मरसांला कामाला होता.
आहो होतो. तर काय लय दिवस केलं नाय लय दिवस काय केलं नाय. नको म्हणलं बास झालं.
आहो कामाशिवाय पर्याय हाय का काम हाय तर आपण हाय.
बरोबर आय, बरोबर आय.
अहो तुमच्या आंब्याला आंबं किस्त लागल्या यावेेळी.
आंब्याला आंब बघाय पाचशे एक होतं की.
मग आम्हाला काय दिलं नायसा. हॅलो.
बोला आव तुम्ही. तुम्ही कुठं पुण्यात त्यामुळे तुम्हाला आंब पोहोचवायचं कसं.
आहो आमच्या घरी तर द्याचं.
आंबा इकल सगळं.
काय राव तुम्ही हायसा, आ आ आंबा पण सोडणासा. आता काय तरी ठेवा ईकायचं.
काय. तुम्ही असं फोन करून आम्हाला असलं प्रश्न विचारताय होय.
जोरात हसताय तुम्ही हसणं बघा. जोरात हाय आपल्याला आवडलंय. होय बाळू मामाला भीमाला जाता की नाही तुम्ही.
जातो की.
कधीच गेल्याल.
कधी अमोशाला जायाच.
हम्म कुठ नाही कुठं तरी श्रद्धा पाहिजे बघा.
तेवढं आय तेवढं आय. बर ती नव्ह भाऊंचा फोन येतो का नाय तुम्हाला. भाव आपली.
नाही ओ. नाय नाय तसले भावभीऊ नाहीत. आम्हाला फोन बिन काय करत. भाऊ आम्हाला कसे फोन करतील. आम्ही तिकडं रोजगारली आणि भाऊ आम्हाला फोन कर
तेवढा आहे तेवढा आहे. बघा नाही भाऊच परत रोजगारी होईना म्हणजे बरं.
ते पुढच्या पुढच पुढं आता तरी ते भाऊ आहेत.
भाव आहे तेवढा. बॅनर बिनर छापाय टाकलाय. काल रात्री त्यांनी.
होय कशाचा यात्रा आहे म्हणून बॅनर झापत्याती काय.
आव.
चांगलाय आहे चांगलाय आहे म्हणजे ते गॉगल घातले तिरके भाई सगळे असत्यात. ते तसंच ना हांव जोरात. जोरात आहे. मला तर ते खूप आवडत माहितेय का बॅनर.
एवढा तेवढा आहो इथं आम्हाला आम्हाला ना आवडत नाही.
आम्हाला न आवडून आमचा नाईलाजान बॅनर वर फोटो दिलाय.
आऊत. तुमचा फोटो मी बघितला आहे. आलाय ते इन्स्टाला व्हायरल झालाय आहो काय दिसताय तुम्ही त्यात.
अय तोरात. कीन केअर म्हणजे आहो लै स्किन केअर आहे आपल्याकडं.
होय.
भावी सरपंच नाही काय? भावी सरपंच होतोय ना आम्ही आता भावी सरपंच हाय आपण.
तुमच्या नादाला लागून चालतंय का तुमचा तीन आकडी सातबारा आहे.
तीन आकडी का चार आकडी?
अहो चौथा लागल आता यावेळी ऊस गेले बर बर ऐका मला काम आहे ठेऊ का?
बर बर